फलाव हॅलो हा
आम
भांडे आता भांडे भांडे झाले की झाले मग हो हॅलो ह तुमचं झालंय
हो आता मी
हा
पूजा कर सगळे पूजा झाले की झाले
पूजा चालू होती ना तुमची पूजा करूत का तुम्ही
नाही हो इकडे आवरलं पुसलं किचन पुसली आता बाहेर पसून गेली तर ते धुतलं-'
अच्छा
सगळं करावं लागत न लाईक मम्मी करते सगळं
हो हम्म बरोबर आहे हम्म
हो
आम आम्ही
अ
आमचं मस्त आहे ह आपल्याला पण कधीसवय लागेल मग हो सांगा
हो हो सवयच काही नाही हो असं करत हो
हम्म तेच ना ह्
जांगाववर पडलं तर करणारच नसत
अंगवर पडल्यावर करणच आहे आपल्याला बरोबर आहे हो
हो माहि धू आहे सगळं पुचलंय रे इकडलं
होण आहे
काय प्रतीकदाादा आहेत
हम्म अच्छा.
हा
अरे तुरे करता का. का ओ
म्हणजे लहानपणा सवय
हा बरोबर आहे
मग कशी तद
खूप
त्या
मं हं
तुलाच असत मिनलला मिनालचे कॉल त मला लागतच
हम्म
अनींग
कोण का बर तुम्ही लावले असतील ना भरपूर कॉल्स हा म आमचे आईचे आणि माझे त लागत होते.
हो ना
अ -हो मग काय तर एक मिनिट हं थांबा पप्पा ते त्या कॅनीत पाणी आहे मला त्या घ्यायच्यात टाकून द्या ना जार मध्ये तिथं काय न्य नी आल्या काय म्हणल्या
आपलेच आहेत बोलायचं म्हटलं कोणासोबत पण
हो मग हा ते लीना मामींचा फोन आला हो तुम्हाला व्हय
हो त्या सांगायचं
त्या लीना मामींचा फोन ना हा नाही त्यांना लावला होता मी डब्बल पण त्या कोणाशी तरी बोलत होत्या त्याच्यामुळ मंग त्यांनी लावलं नई मंग आपण मंग
तेच चालू आहे त्याचं मी ते आत उचल मध्ये गेल्यावर फोन म्हंटल मी तरबोला त्यांनी
बरोबरये.
त्या बोलल्याच नाई माझ्या
सोबत
बरोबरये आपला पण टाईम हे होतो ना ओ
मग काय तर आपण आता मी पण आत्ता बोलणार आणि म आईचे कॉल्स आईचे कॉल्स करणार आईंच्या फोनवरती बोलणार आई ना जेवढं जमल तेवढं आई करतात बाकीच मंग मी करेन म्हणलं तुमच त्यांनी माझं केलं होतं ना कारण मी पिऊ ला झोपी लावत होते तर हा म म्हणलं तुमची मी करन म्हणलं टेन्शन नका घेऊ म्हणलं. त्या दोन कॉल्स वर बोलल्या होत्या माझ्या. ह म म्हणलं तुमचे मी करेल म्हणलं टेन्शन नका घेऊ अस होत.
एक दोघा
हो मग काय तर हं होऊन जात ओ आता माझे झाले सत्ता सव्वीस झाले. हं
ते बाय बाय
दुसरीकडे चालले हा आता आईचेच माझे आईचे माझेच राहिलेत माहीतीये. हा बाकी सगळ्यांशी बोलले मी आईंचे नं माझेच कॉल्स राहिलेत हम्म
अहं ते कस घरातल्या घरात जास्त बोललं नाय जात ना ओ.
बोलल्या नाही जात हो काय चालू आहे काय करतीय पप् प्पा कुठे गेले मला अशा विचारतातआई. हो आणि असं सांगतात की मी खूप लांबे तुझ्यापासून होन
त्यांच्याच मिस्टर सोबत बोलले. मा सोबतच बोलल्यात त्या मी वाटलं काय बोलणारम् तर मला ते विचारच होते पण तु मजा
काय.
तुमजे इथे मच्छी किती जण खातात
काय द्या
किरण करायत ना तेच विचार तेच बोलले ते दोघंजना मी विचार ल काय विचारलं त्यांना तुम्. माल तुमच्या इथं मच्छी किती जण खातात हे विचार
घ्या अच्
हो ना
तेच ना हा मग
होत त्या नवरा बायको पागल होल.
नवरा बाईक पागलवाच नातेचन पप्पा ते विनू मामा पण तेच बोले. नाही घरातल्या घरात बोलता ते म्हणे तुम्ही सासू ना तुम्हाला काय वाटतं का म्हणे.
हो ना
पागल झालं म्हण मला तर तेव्हा कॉल कॉल चाललेलेच नव्हते माहिितय का. माझ्या पुढ ग हा हा
तेच ना पैशांसाठी
आनते आनते पप्पा
कोणी का
हा. किती वेळ बोललो बापरे बाप असत तर कधी बोलत नाही.
नाही ग काय आण किती जिवार येते कॉलवर बोलायचं.
कीती जीवावर येते वो खरंच खूप जीवावर येते पण मग तेवढंच बोलण होत. हा नाही त कोण बोलत बर कोणाशी कुणाला माहित तरी होतं का कोण कुठं ये आहे जीवन ते एक मेलये मग तेचन
त्यांनी आपल्या जवळ आणलं या कॉलपाल्यानी
सगळ्यांना आठवण सगळ्यांची म्हणजे तुम्हाला सांगू का राजेश्वरी तर माझ्याशी बोलतच नव्हती.
बोलतच नव्हत्या तेच तर मधुरामध्ये कि वहिनी म सगळेजण मन राय घ्या म्हणा आ
घ्या म्हणे आता हो. म्हणजे त्या काल तर आमचं आहे ना माहिित आहे का तुम्हाला काल आमच पंचवीस मिनिटं काल चालला. हका
बापरे
हं पंचवीस मिनिटं कॉल चाला हाच असाच कॉल हो खूप लाहंब चालला नाही तर बारा बारा मिनिटात कट होतात.
हो.
मुल बरं ये. जेवढे ट गेलेले झिरो झिरो माझे किती तरी झिरो झिरो वर गेले माहतीे ये का..
त्यातन.
हो.
का. बापरे इतक डबर येतात की काय कलतर. कारण सध्या अँप चा प्रॉब्लेम चालू ये ते लोक चेक. काही कर.
ह अ.
त्यांनी जर केली आहेक बस मग.
ह नाही म अतत. ते सबमिट झाले त्याचे पैसे थोडी येतात आपल्याला हम्.
कस करतील मग त्याचे पैसे मितील.
तसे पैसे भेटत नाहीत आट महीमा मधुरा ताईंचे पण तसं झालतं ना वाटत काहीतरी. मधुराताईचे डायरेक्ट सबमिट झालते वाटतं ना. हम.
तिचे तीप.
उ हम.
तेरा कॉल सबमिट झालेले दाखवत होते तिचे पण येतील.
अरे बापे ह ह. हो येतील येतील.
नेतील.
मला वाटलं आजच येणार आहेत.
ते ना दोघीनी इकडे लक्ष देत नाहीये कोणाचे काय चालू आहे किती चालू आहेत. त्याना का एकदा इकडे लक्ष दिल. ग कारण असंच होत आधी.
हो हो हो.
आधी आधी काहीच लक्ष नाही दिलं त्यांना जेव्हा लक्ष दिलं ना तेव्हा एवढ्या बारीक. त्या ना लक्ष दिलं.
बरो हो बरोबर आहे हम्.
हो पेपरच्या वेळे एकदम बारीक म्हने माझ्या हातात. ले हे तू केलंस कसं माहि करूस कसं दिलं माहि. टीचरने केलेली आहे म्ह हे लेकरांच्या पेपरवर.
हा.
टीचर ला तुमला काय जमत नाही का म्हटलं. का. म आता तेइश त्या दिवशी शेवटचा दिवस होता म्हणून त्यांना ते घेऊने घे
अच्छा हम्म हं हं.
त्या दिवशी आम्ही दोघी गेलो नव्हतो का महालक्ष्मीचा दिवस होता त्या दिव
हा. हा हो माहितीये ना हो.
फुगडी खेली.
हो तेव्हा मस्त खेळली होती मी मला रात्र. राजेश्वरी पण बोलली ना म्हणे खूप छान खेळली म्हणे तुम्ही तुम्हाला तसं येतं का म्हणे करता.
ह हा.
तेच ना हम्म. चालते काय म्हणता बाकी.
काही नाही आधी आता दिवस जवळ.
बरा घर किती पण आवरा घरात राहाडा असतोच होतोच.
नाही तर काय अ्बा मा शासू.
माणता इतका वैता ग आला आता घर आवरू आवरू गय करा समजात. ओ. आणि कसं, आमच्याकडे कपाट नाही ना या घरात. त इतकं जीवावर येत.
हो घेऊन घ्या ना ओ तुम्ही.
कपाट असलं की माणूस, कपाट कपाट कधी पण आवरू शकतो. पण इथे खूप म्हणजे, कपाटामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे वस तू असे दिसतच नाही लवकर. खोक्यामध्ये ठेवलेले आहेत. वस्तू दिसतच नाहीत. लवकर.
घेऊन घ्या ना एखाद माहिते का ते. मेशोवर ते अे याची कपाट मिळतात. पाईपाचे पुडतं ना तुम्हाला.
अहो आहे ना ते. पिहू साठी घेतलं ते. मम्मीने बड्डे गिफ्ट आणलं होतं पिहू ला.
हो ना. दोन तीन.
तर ते इतकं छान निघालं. पण ते तेराशे रुपयाचंय ना एक. आणि ते पायपावाले होते. हो ते पाईपावाला आहे. पण ते काही कामाचं नाही. आम्ही घेतल होत ना ते नगरला. काहीच कामाचं नाहीये तेे. माहिते. कारण हा ते कस होतय माहितीय का ते कपा
ह.
त्याच्या कपड्यांच्या ओ ओझं ठेवलं ना. तर ते खूप म्हणजे असं बेंड होउन जात खाली. तुटून जातात ते पाईप्स.
हम्म तस असेल ते.
हम्म. तोटून जातात ना ते पाईप्स. म्हणजे आता ते शेवटी किती ती, हा, तेच ना. किती ओज ठेवणार. ते हे करणार. ते ते असं. हम्म.
ह्.
ते एवढं कॅरी नाही करू शकत ना. त्यांचं. हो ना. आमचं म्हणजे कसंये. इथे अ आम्हाला म्हणजे कपाट घरी खूपेत ना. हम्म कपाट घरी खूपेत. त्याच्यामुळे मग आम्हाला घेऊनही वाटत कपाट. नवीन.
हो ना. तुम्ही रिसोडला कधी येणारे या राहायला.
आता येवूथ किंवा नाही येवूथ. कारण की मग आता सि टी मध्ये सवय झाली राहायची. आता तिकडे राहूनही वाटत ना ओ.
हो ना. तेच ना.
चालू होत आमचा. घेऊन यायचे म्हणून. आई पण तेच बोलल्या आपल्याला इ थेच राहायचं असेन त घेऊन येऊत म्हणे आपण कपाट. मग कायतर. हम्म. का म्हणता बाकी. काय चाललंय?